लोक हा बोला ना, हो चालू आहे पोळ्याच चालू आहे करन
हा सांगितलं सोनी मावशीनी ये अ पोळ्या कशा करता.
मला तुमच्या सांगितल्या पोळ्या कशा करतात मी म्हणे किती घेतात आणि करतात. म्हणे म्हटलं मग मी तसच करू राहिली. पोळ्याची सवयच नव्हती मल तशीच
हा
हम्म
हो मला होती आधीपासून मी पोळ्या करायची ना मावशीकडे वगैरे
हो का?
हम्म पोळ्या वगैरे करायची मी जराशी
हा
पुरणपोळी करायला लावली होती ना म्हणे तुम्हाला
हो ना पुरणपोळी जमली होती मला सांगितलं त्यांनी
हो, काय आई?
काय म्हटलं?
काय नाही आमची पोरगी भाजी पितीय.
बापरे, कोणती भाजी?
शेंगदाण्याची आमटी
अच्छा अच्छा शेंगदाण्याची आमटी नई आवडली? ते नाव वेगळच दम शेंगदाण्याची आमटठी मणत नाहीत
मग काय म्हणतात
इ कडं का भट्ट म्हणतात भट्ट.
हा नाही आणि मी पहिलंच ऐकला हा शब्द बघ सोनी मावशीला माहिती असेल?
काय केन जा मी करनला ऐकलं मी भट्ट शिंगरेच्या भट्ट
हा हहह
हम्म अजून काल टीटी फूड केलं खुडं पण वेगंच राहत इकं
फुंडक फुंडकं जे आहे ना ते डाळ भिजून घेतात नंतर म त्याला स्टीम देतात, स्टीम दिल्यानंतर मंगळ मोठमोठे गोळे करतात मग गोळ्याच मग बाजूला ते जर असं कशासाठी करतात कि ते भज्यासाठी थोडस काढतात बाजूला आणि मग थोडे थोडे तुकडे मग भाजीत क मसाल्यात टाकतात. थोडी सोडा गिर वेगळंच आहे प थोडंसं
हा हा वेगळंच आहे आ मी पण फुन. का म्हणजे आपल्याकडे कसं असतं फक्त ते मुठकुळे म्हणजे अ मुठ बांधायची बस तेवढंच असं
हा मुटकुळे हो हो हो मुटकुडच एवढंच थोड वेळ आहे पण.
इकडे तिकडे वेगळं असेल काहीतरी हा. हम्म खूप जास्त
हा हा हा म्हणून मग भाज्या शिकायला जरा डला आपल्या इकडल्या भज्या ट्राय कर. हो ते इकड मॅक्झिमम कसं ते मिरच्या जास्त वापरतात मिरच्या मिरच्या हिरव्या भाज्या. हे पिवळ्या भाज्या मॅक्झिमम आपल्या इकडे लाल पाहिजे.
लाल पाहिजे एकदम तडका.
हा तडका आ त्याच्यावर तर्री. एकदम तरीरी.
हो तरी एकदम असं मस्त ती छान लागते पण भाजी यासा पिवळ्या भाज्या चांगल्यात ना का त्या
कशा लागतात ते लहान लिकला खाऊ घातल्यासारखा करते.
मला हा.
आता मी ते याचं वर्ण केलं उर्धाच उद्धस्त. एका मुगाचं वरण केलं. ते का नॉर्मल काय ते डिवळ गेलं त्यात काहीच नाही त्यात कांदा नाही टाकला काही नाही काही नाही.
हिरवी मिरची.
हा हिरवी मिरची लागते. कांदा टाकला, कांदा नाही हे तेल टाकलं जिर मोरी टाकलं मिरच्या टाकल्या झालं त्याच हळद टाकली. दाळ टाकून दिली.
हो हो हो मग काय तर हो सोप येत तिकडे.
हा काकी भाज्या त्याल म्हणजे‌
ख हा काही गोष्टी सोप्या असतील काही गोष्टी अवघड असतील. पाणी पिला का बाळा.
हम् हा हो. शिकत हाय आता एक एक
खूप बोलते खूप जास्त बोलते ती म्हणजे तिच्या मनाने खूप बोलते. हम्म.
कलीती आता
हा.
किती वर्षाची झाली ती आता?
आता झाली अडीच.
हो का अडीच
हम्म अडीचची झाली आता. हम्म हम्म स्कूलला टाकायचं होतं पण घेतलं नाही तिला स्कूलला.
हो का?
लहानपणीच घेत नाहीत ना हो.
सहा वर्ष मला पाच वर्ष पाच वर्ष लागतात वाटते.
नाही तीन वर्ष झाल्याची घेतले घेतात ना मग तीन वर्ष झाले की.
अंगणवाडीत घेतील मग. हा प्ली नरस
हम्म तेच ना हो. काय मग बाकी गेलं असते चाललं असेल सकगळ्यांच कामं.
क्लासेस चालू आहे अ फौजीचा त्याच त्या
आं
अभ्यास चालू आहे त्यांचा.
हम्म.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
अच्छा, बरं आहे मग. डेंजर आहे ते. बाबा काय करतात आहे मग?
तेच आवरण बाहेरचं नाही तर मग काही नाही आवरलं न असते त्यांचं काही ना काही.
हा ते आवरतच राहतात मी पण जेव्हा विडिओ कॉल करायचे तुमच्या लग्ना आधी त्यांचा आवरणं चालू राहायचं.
हा मॅक्झिमम तर ते आवड
काही ना काही, काही ना काही चालूच राहायचं त्यांचं.
रिकामी नाही बसतं.
बरं आहे ना तुम्हाला टेन्शन नाही, टेन्शन नाही तुम्हाला.
ह्या बहिणी तूर लागते कसं एक
चन मध्ये जास्त कामं जास्त कामं नाही करावे लागत तुम्हाला म्हणजे.
नाही पण पुरता बरेच कामं पुर ते ज
हो घर मोठं आहे ना, घर मोठं आहे ना. ओ आई झालं केलंय तुम्हीच बंद केलंत. हम्म, घर पुष्कळ मोठं आहे ना ओ ते घराची झाडझूड पाच करणच वेळ जातो.
झाडणं, पुसणं, आवरणं नाश्ता, पाणी सगळ्यां
ताई अ
हां.
दोन टाईम सुद्धा .
हॅलो हो बरीच असतात हो मंग अं हा.
नंतर जा हो ना आज
हम्म, पाच मेंबर आहेत ना आता. अजून वाढेल जराशे दोन दोन एक
दोन एक
तुमचं तुमचं बाळ येईल आणि त्यांची बायको येईल. हम्म, अभिनीत दादाची बायको.
मी तुमच्या लग्नाला ये आमचं ठरलं होतं पण माझं काही तरी तुमच्या लग्नाला माझं येणं म्हणजे येणार होती तिथं
हा.
काय झालं माझी एक्झाम का
हा बऱ्याच जणांच्या एक्झाम्स होत्या खूप जणांच्या एक्झाम्स होत्या. .
हॅलो आं
हा सुूटमध्ये सुूटमध्ये नको का लग्न सुट्ट्यामध्ये
न सुट्ट्यांमध्येच होत ना सोळा सोळाला मेला होता ना मेमध्ये. पण मग ते फर्स्ट इयर, सेकंड इयरच कसं होतं माहितीय का? मे मध्येच पेपर असतात फर्स्ट सेकंड थर्ड इयर हा. पहिले ते दहावीचे कसे सुट्टे असतात मेमध्ये
ते पण त्यांचे रिझल्ट चे दिवस असतात ते मी मध्ये
हो मे मध्ये रिझल्टचे दिवस असतात
हम्म.
हम्म झाले तुमचे नाही का तीस कॉल्स?
तीस कॉल्स विचार नाही हा अभ्यास झाला
हम्
हा मला वाटतं समोरून येऊ शकते पण आमचा नाही आता आपल्या समोरून येऊ शकते
अच्छा हा काय आई? नाही चालू आहे बोलण का बरं घ्यायचंय का तुला? कोणाचं? नाही चालू आहे. दो-दोन मिनिट राहिले. तीन तीन मिनिट राहिले. हा बरोबर.
तंस नाही करायचं विश
कसं मग नॉन व्हेज तुमचं बंद झालं?
बंद नाही झालं का, आता जाऊन आलो मी. जाऊन आलाय इफे द हॉटेल दरबार म्हणून दरबार
हा.. तुमचं म्हणजे दादा नाही खात ना
नाही ते नाही खात त्यांनी मग पनीरची भाजी घेतली मी मगं नॉन मला मग मटन नाही आवडत
हा बरोबर आहे. हम्म. बरं आहे मस्त म्हणजे तुम्हाला हे नाही करत की आम्ही आम्ही खात नाही तर तू पण नको खाऊच असं तसं असं काही नाही नाही का
सुरवातीलाच बोलली होती, की आमच्या इथ खातात म्हणून त्यांना पहिलच सांगितलं होतं. पण आपल्या नाही का
बरोबर आहे हो पाहिजेच. मग काय तर हा.
किती पडते पावणे नॉनव्हेज नसल्यावर
नॉनव्हेज नसल्यावर हो आणि ते कसं माहिती आहे का आपल्याला एकदा खाऊ म्हणजे खायचं झालं ना मग ते खाऊच वाट पण एकदा सोडलं की मग इ नाही राहत मग सोडल सोडल की, खाऊ नाही वाटत मग.
हम्म हम्म
हम्म, तेच ना.
बघ तु पहिल्यापासून खातात आहे की ना
कोण?
हो आम्ही खातो ना वैभव नी पण सोडल ना आता
हो त्यांनी पण सोडल म्हणतात कस काय सो
हम्म काय माहिती? तो बोलला म्हणे इकडे आल्यापासून सोडल म्हणे मी इकडे आल्यापासून खातातच नाही म्हणे आता
बापरे मला वाटते ते रील्स पाहू पाहू पाहू पाहू चालू आहे. चल
हा. ते पण आणि हे आपले विनीतदादा अविनीतदादा असतील सांगायला. खाऊ नको, चांगलं नसतं असं तसं, नाही ते तर काही सांगत नाहीत म्हणा. पण त्याचाच तो बोलला म्हणे माझ्याच मनात नाही होत म्हणे. खाऊशे नाही वाटत म्हणे मला हा. मग काय तर
महाराष्ट्र ते सोडायचं.
आ?
मला ओळखती ती सोडायचं कधी.
हो बरोबर आहे.
अजून नाही होणार थोड्या दिवसांनी होईल ते. तुम्हाला दुसरे कोणी खाताना नाही दिसत ना. आता? म्हणजे थोड्या दिवसांनी बरोबर इच्छा होते की हम्म नको बाबा जाऊ द्या असं. हा. तसं नाही माझ कसं माहिती आहे काी तुम्हाला मी नॉनव्हेज खाल्ल का? हल्ल्यावर वाटतं की सोडून टाकावं बाबा आता, मग नंतर परत अ एक दीड महिन्यानी परत वाटत जाऊ दे बाबा खाऊन टाकू.
मला तर ती इतकी आठवण येत होती कारण ती लग्न झाल्या कारण बरीच तीन महिन्यापासून बंद होत.
बापरे.
हो कारण तुम्ही पूजा केली होती, ते त्र्यंब नाशिकला.
हो.
हा.
मग गेला का खायाला?
मग मी या संडेला गेली होती. म्हटलं आता आता का आई मग किती किती तीन महिने झालं ना?
आ? हो बरोबर आहे. तीन महिने झालेच त्याला.